हॅलो.
हम्म. हॅलो.
हा. आता आवाज आला.
काय, करतेय गं?
काय नाही आता. आजय ना माझा हाफ डे होता. मग, सकाळची शाळा होती ना. आता, मग दीड वाजेला आली.
अं. साडेनऊ ते एक वाजेपर्यंत असते, शाळा.
असं, का?
हम्म.
बरोबर
तेच ना मग पाऊस पण चालू होता तरी उशीराच झाला यायला
हो ना पाऊस चालूता तिकड
मग चाल होता ना बारीक बारीक सारी
इकड पडला थोडा बरा पडला आता बंद झालाय
हम्म आता पण इथं बंद झाला बरोबर म्हणजे यायच्याच टायमला बरोबर पडतो तो म्हणजे मला विझवण्यासाठी ते
रेनकोट घेऊन जायचं ना मग
रेनकोटच घेऊन गेली होती पण कसं आताच बंद होऊन जाईल असं करून करून पुोळेपर्यंत आली मग रेनकोट घातलं
म्
अंद्रेण कोट मधप न मारताव मरदव्हल्लदव तना खाली
हा बरोबर ते पण आहे
हा ह
मऊलीिहून घेत होती का
हो ना ओली होन गेली होती म्हणजे अर्धी थोडीशी
अदी हा काम
हम्म
बरोबर
मग जेवण घेऊन म्हणजे जेवण करून मग अजून मोबाईल म हे बघ ते बघ आमचं पण काम चालू राहतं ना मोबाईल मधलं
हा बरोबर
हे कागदपत्र अपलोड करा ते करा हे करा चालूच राहता मेसेज
ह हे करा ते करा ते करा हे करा
हा असं शाळेमधलं पण काम करा आणि ऑनलाईनच पण काम करा येत हे अपलोड करा ते अपलोड करा
बरोबर चालू जा असत
हम्म
तेच ना
आणि म्हणजे चोवीस तास तर मोबाईल मध्येच डोळे घालून राहायचा असं राहत आमचं एका नंतर एक एका नंतर एक चालूच राहतात सूचना
सूचना चालूच राहतील ह बरोबर
हम ह
काय नाही बई मग इथं पण पाऊस पडला आणि चालला गेला आता. ऊन पडून गेलं नॉर्मल.
ऊन पडून गेलं? नाही आमच्या इथं ऊन नाही पडलं.
इथे थोडं थोडं ऊन पडून गेलं.
हम काही नाही प म्हग आजच आम्हाला आजच आम्हाला हाफ डे भेटतो हाफ डे भे भेटो म्हणत तर त्याच्यामध्ये बी अडीच तीन वा आरामशेर वाजून जाता नंतर जोपायचं तर ते विसून ते पण जोपू देत नाही आणि थोडस झोपलं बी तर मग झोप काय पूर्ण होत नाही लगेच पाच साडेपाच वाजून जात त उठा लागत ह् हम्
काय नाही टाइम गं दिदी, टाइम कुठं चालला जातो कळत नाही. वेळच कळत
हो गं बाई, खरं कळतच नाही खरचंये.
तेच ना.
तेच ना. आणि ते विशु न ते पण ती सई तरी बरी झोपते. तो विशु तर एखा तासातच लगेच उठून जातो. अन तो तो उठला म्हणजे, मग काय पण करतच राहतो. म्हणून आपल्याला पण त्याला
असं का बरबर.
काय नई मंग
आज मी पण काही झोपले नाही दुपारी.
ह, ह.
झोपते मी पण थोडं एक दीड तास. मं रात्री अभ्यास करायला लाग
काय करायचं, नाही दुपारी बी काय करायचं, अभ्यास करायचा. अभ्यास करता करता बरोबर डोळे लागून जातात.
हम हं
म आता बई अभ्यास करायचं म्हटलं म्हणजे, बापरे लगेस लगेच झोप लागते.
काही नाही बई. मी पण आज झोपली नही दुपारी. म्हटलं जाऊ द्या आता टाईम म्हणजे वेळ कमीये. अभ्यास करून घेते म्हटलं. तेवढा टाईम आता.
हम्म.
तेच ना.
तुला मराठीमध्ये कोणचा म्हणजे कोणचा चित्रपट आवडतो गं?
मी दिदी तुला सांगू का?, मी चित्रपट काहीच बघत नाही.
नाही बघत?
नाही बघत मी. एक पण नही. काहीच नाही बघत मी. एक पण नाही बघत.
म्हणजे असं सिरीज, सिरियल असं दुसरं
काहीच नाही, काहीच नाही बघत मी.
नाही बाई आम्ही म्हणजे, नवीन नवीन मराठी चित्रपट आला का? तो बघतो, कधी हिंदी चित चित्रपट. मग असं सिरियल तर चालूच राहता रोजच्या.
नाही. सिरियल तर बापरे, मी दोन वर्षापासून ब बघायचं बंद करून दिलेलं ये. बघतच
काय नाही गं. मला आता आवडतच असंय, आधी तरी मम्मीन ते बघायचे. तर थोडंफार बघायची. त्यांच्यामध्ये. माला ते
तेच म. मम्मी ते बघतात त सवय होऊन जाते.
हा मम्मी ते बघायचे त बघायचे त्यांच्यात. आता ते पण सोडून दिलं. आणि परत टी व्ही ला, बॅल म्हनजे रिचार्ज पण नाही केलाय आम्ही. अगं मग आता माऊची बारावीय ना.
हो ना.
मग ती काय करते, जेवण करताना पण टी व्ही, काय करताना पण टीव्ही.
टीव्ही हं.
टीव्हीचा नांद नाही सुटत मग तिचा.
हा नाही बई आम्हाला पण ना, जेवण करताना टी व्ही पाहिजेच. आमच रिचार्ज नसतो ना. तरी पण मग, मोबाईल जोडून देतो.
तेच, मग आम्ही बंदच करून दिलं तिला. म्हटलं जाऊ दे.
हम्म.
आणि चित्रपट त मी एक पण नाही बघत
हम्म.
हम्म सोनाली दिदी सांगते मला पण नही बघत मी एक पण नाही. भरपूर वेळा विचार करते हा. हा बई दिदिला खूप आवडतात चित्रपट बघायला म्हणजे मागे आता एक मूवी आली होती ना चित्रपटावर. आला होता कोणता तरी तेव्हा खूप प्लॅन क म्हणजे ना मी अजूनपर्यंत ते थिएटरमध्येध्ये पण बघायला गेले नाही, कसं असतं? काय असतं?
हा.
हा. हा आता मग दिदीला म्हटलं दिदे मी कधी गेलेली नाही जाऊ म्हटलं आपण सोबत. गेलो जो आम्हाला बघायचा होता तो नव्हता त्या दिवशी पण व त्याच्यानंतर कधी गेलोच नाही बाई.
हम्म, नाही ना, दिदी तर इथं जायचं राहिलं ऑनलाईन चेकच करून घेते कोणचा लागला आहे. काय लागलाय कितीचा.
नाही ते
हा
शहाद्याला तसं नाही ते नंदुरबारला आहे इथ शहाद्याला नाही.
हम्म
असं आहे बाई काय करते कोणीच नाही बघत आमच्या घरामध्ये चित्रपट कोनीच नाही बघत.
साखरीवाले पण ना कधी-मधी अशे नवीन चित्रपट लागला असला ना. तर लगेच जाता मग बघायला.
हो का?
हम्म हम्म हम्म.
आम्ही काही बघत नाही घरात कोणालाच इंटरेस्ट नाही बघायचा.
ह ह आम्ही त आज. होय, म्हणजे सिनेमा हॉल ला कधीतरी जातो, आणि मग जास्त करून तर घरीच बघतो.
असं का.
हा
काही नाही आम्ही तिथं पण जात नाही घरी पण बघत नाही.
- बघून घ्यायचं एखाद हा बघून घ्यायचंय एखाद चांगलं असल तर. चांगले असतात, चांगले असतात ते पण बघायला.
हा, पण काही बघतच नाही मग काय जाऊ दे म्हटलं मग.
आता एक ते अक्षय कुमारची आलेली ना ती वेलकम आहे का वेलकमची
वेलकमे का कॉकटेल, कॉकटेल टू.
नाही अक्षय कुमारची वेलकम ची.
वेलकम चीस काय माहिती.
हा अ तिच्या तिच्यामध्ये ना भरपूर ऍक्ट्रेस आहे, भरपूर जणांना घेतलेलं आहे आणि एवढी कॉमेडी, एवढी कॉमेडी आहे ना रिपीट कॉमेडी सगळी.
हम
पेचन म्हणजे कायच त्याची स्टोरी वगैरे त्याच काहीच नाही व फक्त, फक्त कॉमेडीवरच आहेत. टी व मूवी सगळी.
अस का
हम्म
बरोबर
हम्म
तेच ना मकार
ह
कधीतरी बघून घ्यायचं
हा बघून घच कधीतरी मला पण असं कधी इच्छा होते पण काय मग कधीतरी इच्छा होते तर कोणतरी पाहिजे सोबत एक तर फ फॅमिली पाहिजे म्हणजे आपला परिवार किंवा मग मित्र पररिवार असं पाहिजे पण तर
हा कोणी पण पाहिजे
हम् आणि हे पावसाळ्यांचे दिवस तर अजून मस्त असता असं वाटत खरच जाऊ कुठेतरी फिरायला
हो ना
आम्ही मागच्या वर्षी तर असेच पावसाळ्याचे दिवस लागले होते ते क लागणार होते पण तेव्हा मोकळा जातो ज्या दिवशी फिरायला गेलो होतो आम्ही ना गाळणा किल्ला बघायला लागलेल होतो इथ धुळ्याचाच हम्म
हम्म बरोबर
हम्म काय का बा किल्ला बी बघायच म्हणजे किल्लाने सासच होसाल सगळा काही बघण्यासारखं काहीच नाही त्याच्या म्हणचा किल्ला आहे त किल्ला आहे सगळ्या बसून गेलाला पायऱ्या बी नट नाही काही नाही
ह हो ना
जेवण झालं तुझ
हा जेवण काय मी लवकरच करून घेते
हो का नाही बा मीशाळेतून आली मग चेंज वगैरे केलं तेव्हा जेवण केलं
असं काम
हम्म
जेवण का नाही लवकरच करून येते
हम्म मी लवकर केलं तर मग मला पण लवकर अजून बुक लावून जाते
हा बरोबर आहे.
संध्याकाळी पाच एक वाजले खा मला लगेच भूक लागते असं वाटतं काय खाऊन काय नाही.
हा का.
हम्म.
मग तो आता केला असेल जेवण तिकडन आल्यावर
हो तिकडन आल्यावर जेवण केव
मग सकाळी नासता असतो का
नाही ना नाश्ता पण नाही करून गेली होती
असं का
अशीच गेली होती च वरच होती
वाटतेस का
हम्म
ह् बरंच अस टाम का काढून घेते ब तू
ह मग काय करते
हम्.
बुक्त लाखवून गेली ती जरात.
हम्म हम्म बरोबर.
हम्.
माझ्या अंत नाही बिघणार.
पाणी पिऊन पिऊन पोट भरत होती आणि असा बी मग शाळेमध्ये अलून दे. वर्गामध्ये जावं लागतं इकडं तिकडं.
हो ना.
हम्म. ह्.
मी पण काही आता अभ्यास करत होती.
हम्म.
म्हटलं चला करून घेऊ म्हटलं आता भरपूर टाइम झाला. काहीचण मग परत बसले होते.
हम्म.
हो. काही नाही गर पाऊस पडून पण पाऊस पडून पण गरमच
लान दिदी गेली का कॉलेज न.
ती लाच बरं आणि येऊन गेली ती घरी.